हा बोला काय म्हणत होता आपण? काय?
वणीगड
हा... तेच, मस्त आहे गड पण आम्ही असं गेलो ना ते म्हणजे असं. पाऊस वगैरे पडला नव्हता. एवढा पडलेला नव्हता. पण तरी पण ना तिथे असे सकाळी, सकाळी एकदम असे ढगं खाली आलेले होते. आम्ही काचा वगैरे उघड्या करून दिल्या गाडीच्या तर एक एकदम मस्त अस गाडीमधून ढगं चाललेले.
हो छान आहे तिकडे डोंगराळ वातावरण आहे ना.
हो...
खूप म्हणजे भाविक भक्त तिथं पण त्या मंदिरात खूप येतात खूप श्रद्धा आहे देवीची.
हो
आणि म्हणजे त्या देवीचं वैशिष्ट्य असं एक
राक्षसाचं होतं बघा ती स्टोरी सांगतात म्हणजे आपल्याला इतकी माहित नाही पण मग, तर आहे काहीतरी
हम्म हम्म हम्म काय मला पण माहित नाही तुम्हाला माहिती का?
हा म्हणजे असं होत की एका लेडीज तिथ खूप वच्या जुन्या काळचे लोक होते,
एक म्हणजे अ द दांपत्याला ना मूल होत नव्हतं. तर ते काय पायरीे मग ति काय नव्हत्या. फक्त ते राक्षसाच वध करून ते देवी अ विश्रांतीसाठी त्या डोंगरावर गेलेली होती. आणि ते तिथेच वसलेले आहे त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं. म्हणजे त्यांना मूल होत नव्हतं म्हणून ते पहिलीचे पूर्वीचे लोक बघा कस होते? अशी गांडी वगैरें असेचं चढां घेऊन चढायंचे
हम्मं हम्मं हम्मं
तसे तसे कडेकडे पाय पाय पाय प जातं होतें ते आणि देवीलां म्हणजे साकडं घालूंन आली की जर मलां मुलगां किंवा मुलंगी म्हणजे कांहीं जे आई झालं तुझ्यां आशीर्वादानेच तरं मी तिलां म्हणजे पाय पाय घेऊन येईल आणि वरतूंन जेव्हां देवीचं दर्शन घेऊनचं येईल त्यांनी त्यां बैलगांडीतून घेऊन जाईलं म्हंणा तिलां
हम्म
म्हणजे असं डोंगरकंडे कसें राहतांत ते उतार खांलीवर असं होतं
हम्मं हम्मं हम्मं म्हणजे जायलां रस्ता
हो जायलां रस्ता बसं नव्हतां फक्तं असं कडेकडे नाहीं हांत पकडूंन मरती एकमेक जातो असे त्यानंतर तिलां म्हंण ती घरी आल्यानंतर तिलां मूलं बाळं वगैरें सर्व झालं आणि गांवातले लोकं म्हणांयला लागले की तुलां इतक्यां वर्षांनीं झालां आहे तु असं नको करूं तिची श्रद्धा होती देवीवर की जे मी मागितलं ती नी मलां दिलं पणं मंग मी माझां नियंम असां कायं मोडू असं ते मी अ जे म्हणजे जे नव्हस बोलली ते मी पूर्ण करणांरचं मंग ते घेऊन गेलीं बाळांला दर्शन वगैरें केलं ओटी वगैरें भरली त्यांनंतर बाळांला मी घेऊन बैलगांडीतूंन दोघं एकटे उतरतं होते खांली तरं म्हणजे बाळांला आणि तिलां म्हणजे चाकं बैलगांडी चे तुंटूनं पडलें पणं मंग त्यां दोघांना खर्चटलं सुद्धां नाहीं
बापरे
म्हणजे आजही तिथं जरं बघायलां गेलो तरं तिथे मंकी पॉईंट आहे बघां
हां हां हां
हां तिथे जरं बघितलं नां तरं आपल्यांला ते चाकाची निशांणा आजही दिसतांत
अरे बापरे बघावं लागेलं कांहीं माहितचं नव्हतं मला
आहे तुम्हीं युट्यूब लां सर्व करां खूंप छान माहिती आहे
अच्छा
आणि ते नवरांत्रात केलं कां
हां
हां तेंव्हा म्हणजे एक देशमुखं कांहीतरी घरांण आहे जे वकत्यांत ते पुली ज्यां परंपरा आहेत तरं ते म्हणजे खूंप सत्तर ते पंच्याहत्तर वर्षांच्या आजोबां आहेतं ते वरती चढतांत कुठे कुठे टंण मारता जिथे तिथे गणपती लागतं बघं आपल्यालां
हो हो हो
तिथूंन ते चढायलां सुरुवांत करतांत थेटं सप्तशृंगी देवीच्यां तिथंपर्यंतं जातांत ते ध्वजं लावण्यांसाठी ध्वजं लावण्यांसाठी चढतातं ते तिथूंन
बरं
म्हणजे त्यांची पणं एक अशी परंपरा आहे की त्यांच्या अंगावरचे कपडे पूर्णफांटून निघतांत पणं त्यांच्या अंगाला एक कांहीं खर्च टंत नाहीं
होव
फ म्हणजे पण खूप
कायं तुमचां आवांज येतं नाहीये व्यवस्थितं
आता येतोयं कां
हो हो.
तेच म्हटलं खूप म्हणजे भगवती देवीची लीला परंपार आहे म्हणजे खूप असे अनुभव आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे.
हो.
अजून कुठे केलं तुझे पण तुळजा भवानी मंदिर पण छान आहे ना. तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर गेले का तुम्ही?
तुळजापूरला नाही गेलेली मी माहूर ला गेलेली रेणुका देवीला.
ह ह ह चांदवडला पण आहे ना रेणुका मातेचं मंदिर.
अहो चांदवडला पण आहे.
तुळजापूरला पण छान आहे बघा तिथे पण म्हणजे इतकं सुंदर वाटतं ना ते देवीचं रूप बघून.
हो.
तुझा भावा हे आदिशक्तीचे रूप मानलं जातं ना तिथ. महिश सुरमर दिली असं म्हणतात म्हणजे त्या महिशा शभचा वध केला होता ना. दे अशी काहीतरी कसा होती पण
हो.
आणि इतिहासात फत छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे अ कुलदेवी पण तुळजाभवानीच होती.
हो हो.
त्यांनी अं त्यांच त्यांचं पण प्राचीन मंदिर बांधलेलं होतं त्यांनी रायगडावर.
हो.
आणि साक्षात म्हणजे अ म्हणायला गेलं तर तुळजाभवानी देवींनी महाराजांना दर्शन देऊन त्यांची ती तलवार पण दिली आहे असं ह म्हजे सांगण्यात येत ना.
भवानी देवीने दिली होती.
भवानी हे ते तुळजापूरच्या देवीने दिली आहे.
नाही नाही तुळजा
तुळजा भवानीच आहे ना हो नाही हो तुळजा भवानीच आहे.
अं न हो तुळचा भवानी आहे अ ती देवी पण दुसरी रीय तुळजापूरच्या देवीने नाही दिलेली. ते गडावर शिवनेरी गडावरच देवी आहे ना एकटी तिथेच दिलेली ती देवीने.
तुळजाभवानी मातेचाच उच्चार करतात ना ते.
नाही फक्त भवानी देवी बोलतात ते आहे ना. जय भवानी जय शिवाजी असं तुळजा भवानी वगैरे नाहीे.
नाही हो तुम्ही बघा तुम्ही अ म्हणजे मला चांगलं आठवत. कारण मी तुम कोणत्या तरी पुस्तकात पण वाचला आहे. तुळजाभवानी मातेंनीच तलवार दिली आहे अशी
अच्छा अच्छा असेल मग.
त्यानंतर त्यांनी ते मंदिर बांधून कोरीव काम केलं होत दगडी.
हम्म.
असं काहीतरी आहे पिक्चर मध्ये पण दाखवतात ते.
हो.
जाण्याचा योग आला होता तुळजापुरला.
हम्म.
खूप म्हणजे तिथं तुळजापूरला इतक्या म्हणजे भाविक भक्त येतात आणि वेगवेगळे त्यांचे ते होम हवन ते नवचंडी याग किती छान चालतात ना तिथे पण. म्हणजे अक्षरशः खूप लोक घटीव असतात तिथे.
हो
माहुरगडाला नाही गेले मी माहुरगडाची देवीच थोड माहिती सांगता काय आता.
मला माहुरदेवीची माहिती माहित नाहीये एवढी. पण मग मी किती सहावी सातवी ला असेल तेव्हा गेलेली मग.
हा नाही मी नाही केलं असं माहूर
हम्म माहुरगडाच्या देवीच असं काहीतरी आहे. कि माहूर देवीच्या अ शेष जे आहे ना ते माहूर गडावर आहे. आणि तिथून खालचं जे धड आहे ना ते इथे आहे चांदवडला. त्यामुळे असं म्हणतात की माहूर गडावर दर्शन दर्शन करून आल्यानंतर चांदवडला दर्शन करा करायला जावंच लागतं तेव्हा ते दर्शन पूर्ण होत त असं काय
म्हणजे ते अर्थशक्ती पीठ इकडे राहुर तिकडे असं
हो.
हम्म हम्म हम. हा रेणुका मातेचंच मंदिर आहे माऊरगडावर ते ऐकलं आहे मी.
हो पण तिकडे अ असं मस्तक आहे शीर हे वरच आणि खालचं जे आहे ना पूर्ण शरीर ते चांदवडलं अस काहीतरी अं युद्ध झाला काहीतरी देवांचं झालं असेल तेव्हा ते अर्ध इकडे पडलेले आणि अर्ध इकडे पडलेलं मग ते शक्ततीपीठ तयार झालेलं.
साडे तीन शक्ती पीठ आहेत ना आपल्या महाराष्ट्रात.
हो. एक तुळजापूर एक माहुरगड रेणुका माता सप्तशृंगी माता अ महालक्ष्मी आणि तुळजापूर.
मा ऊ तुळजापूर.
हम्म.
का हे वैष्णोदेवी पण छान आहे उत्तराखंड. माझा
कसला ह फॅनचा कसला आवाज येतोय काय
हा फॅन चालू आहे.
ह
गरमच इतकं होतो आता उष्णता वाढली ना पाऊस सकाळी पडला आता ऊन पडलंय.
हो. ठीक आहे चालेल चला हो वैष्णव देेवी च पण छान आहे. छान वाटलं बोलून तुमच्या सोबत बोलूया आपण परत.
हो.
हो बाय बाय हो.
बाय.